ह बोलत आहे.
काय करता हा येतोय आवाज
येतो आहे ना.
हा येतय.
हम्म हम् हम् काय नाहीर का? आराम चालू होता थोडा घरीच असते मी
हो का जेवलात?
हम्म हो इतक्यातच जेवण झालं उशीर झाला आज थोडा
हो मी पण आत्ताच जेवले आणि बोलो आता बसवले जाणारशी भांडी वगैरे काहीच नाही झाली.
हा का तुम्ही पण घरीच असता का?
हो घरीच असते मी
हम् ह मुलं लहान असतील मग
हो.
तर आवरावं पण लागतं ना मग घरात जानात थोडंसं.
हो हो आवड पाहिजेच. आता बोल थोडी बसले तर कॉलक बोलूया. नंतर मग काम आहेतच काम काही संपणार नाही आपली
संपणार नाही खरं आहे ते
सगळंच करावं लागतंय ना.
मग मग ठचन जेवण वगैरे झालं.
हो झालं जेवण वगैरे आता वरतीच आले. आमच्या इथे ना म्हणजे पक्षी आलेले आहे त्यांनी घरटा केलेला आहे एक
अरे व्वा.
म्हणजे आता पावसाली कस घरटे करतात ना पक्षी सगळे तर आम च्या खिडकीमध्येध्ये आलेच दोन आहेत पक्षी त्यावे खेळ केलाय घराटा म्हणजे खूप छान केला अस गोल आणि थोडसा जागा ठेवली त्यांना जाण्यासाठी अजून पूर्ण पण नाही झालाय.
चिमणी आहे का कोणती चिमणी आहे बरं तिचं नाव वगैरे माहिती आहे का?
नाही नाव वगैरे नाही माहिती दोन आहेत पक्षी छोटे छोटेच आहेत.
हो.
नाव वगैरे हे एवढा नाही माहिती मला काय?
म्हणजे ते कलर वगैरे कोणत आहे ब असं.
असं ब्राऊन आणि असे छोटे
ब्राऊन का मग तो सुतारा पक्षी असू शकतो का? सुतार पक्षी माहिती लांब चोच वगैरे असते त्याला
नाही नाही तो नाही.
नाही का तर थोडा ब्राऊन असतो ना.
हा हा ब्राऊन आणि ब्लॅक. काही त्यांचे पंख आहेत ना ते ब्लॅक आहेत.
हां असं का म्हण वेगळं असं वेगळंच. चिमणी मग त म्हणजे ती रेग्युलर चिमणी असेल मग ती आपली
हा असू शकते काय आता आणि आपण बाहेर गेलो हो पांढरे पण आहे.
हा मग चिमणी येते बरोबर आपली रेग्युलर चिमणी असते ना ती ते चिमणी ये बरोबर ये हम्म घरटे घरट भारी बनवतात ते असं गोल गोल बनवतात ना
हो गोल गोल बनवला ना जागा आहे. माग पण आलेला आमच्या इथं गेल्या पाऊस होता ना तेव्हा पण अ काणी बनव देला. आणि अंडी पण घातलेली त्यांच्या अंडी पण खूप छोटी
हा हा हां.
पण पिल्ल काही निघालीच नाहीत कुठलेली होती नंतर आणलेली ती दोन घातलेली त्यावेळी
हा मग त्याचे दिवस दिवस पूर्ण झाले नसतील ना मग फुटून गेले असतील ते हवेमुळे वगैरे
हा आता पण आली तर होऊ दे ना पिल्ला पण ते आत्ता आम्ही म्हणजे खिडकी की मध्ये असं बाहेर आल ना की पलून जातात लगेच आपल्याला बघतला के
हा रे ते घाबरत असतील ती झाडं ये का तिकडे झाड वगैरे
नाही झाड नाही घरा घराला खिडकी आहे ना आमच्या त्या खिडकीमध्ये केलाय त्यावेळी हो.
मग त्यांनाही थोडंस आसरा घ्यावा असं वाटल बा पक्ष्यांना पण
हो आणि मस्तच बनवलाय. छान बनवल एकदम म्हणजे त्यांच्याकड पण किती कलते ना स्वतःला बनवायचं अस घर आता पाऊस आला म्हंटल्यावर कुठे राहणार?
हो आणि पावसाचं थोडंस हे झालं ना जोर पकडलं ना तर त्यांना त्यांचं घरटही बिचाऱ्यांचं हे होऊन जातं.
हो झाडा वगैरे कसा मग पाऊस लागतोच ना म्हणून अशा ठिकाणी येत असते घरा ठिकाणी.
हम्म ते सुगरिणीचं घरट पाहिलेलंय?
ना.
सुगरिणीच अ असं असत ते वरून थोडस लांब असतं ना आत मस्त असं गोलगोल असतं आणि खालून पण असं थोडं लांब असतं. हा हा हा तेच लांबड त्याच्यात की कितीही हवा येवो, कितीही पाऊस येवो त्याच्यात पाणी लागत नाही बरं का. ते काय करतात असे कापसं वगैरे आणून ते घरट्यात टाकतात. आणि अ म्हणजे चिमण्यांसाठी तर बेड तयार करतात. हो आणि जो काजवा अस तो ना छोटा त्याला घेऊन येतात ते घरात लाइटीसाठी म्हणजे एवढं अहं अहं इतकी हुशार बुद्धी असते.
किती म्हणजे हुशार म्हणजे प्राणी इतके हुशार असतात ना माणसापेक्षा हुशार येत.
हुशार असतात तर काय आ मी हे पहिल्यांदा ऐकते म्हणजे मी कधी ते घरटा बघत नाही नाही पण व्हिडिओ वगैरे मध्ये येतो ना
नाही नाही मग ते पद हे ना आपण हे करायला पाहिजे संशोधन सारखं नाही तर मग अशी नजर ठेवायला पाहिजे हे इथे काय इकडं काय असं. ते संशोधन केलं ना तर बरोबर त्याच्यात आपल्याला समजत. आम्ही पाहिलेले आहे त्याच्यात आमच्या आईकडे ना ते घरट वगैरे बनवायच्या मागे निंबाचं झाड होतं तर घरट बनवायच तर आम्ही बरोबर बघायचो. हम्मम् आणि ते घरट येन म्हणे घरी पण पाहिजे बुवा आपल्या. आणायला. हो. घरी पण लावतात.
घरी आणतात का ते?
हम्म. घरी पण लावतात ना चांगलं शुभ असतं बुवा ते.
हो का? मस्त, छान बनवतात. आणि काजवा वगैरे आणतात मी पहिल्यांदा ऐकते हे.
हो हो. पण तो काजवा जास्त टिकत नाही बिचारा त्याच हे ना त्याला त्याचे संग सवंगडी लागतात त्याच तो हे लागतो झाड लागत ते तस म्हणजे तिथे टी शकत नाही तो ह मरून जातो तो लवकर, पण ते ना उजाळासाठी हा उजाळ्यासाठी घेऊन येतात त्या
थोड्या वेळांने मग त्यालाच खाऊन घेतात ते. मेला का? हो. म्हणजे का छोटा कीटक असतो ना तो.
हा.
म असं. नसं येत. काजवा पाहिलेलं आहे का तुम्ही?
हो पाहिलाय. लाईट असते पाटी ना अशी छोटीशी.
हां हां ह. काजवे भरपूर काजवे पाहिलेले आहेत.
नाही, भरपूर नाय पाहिलंय पण एखादा असा बघतलाय मी.
इकडे काजवा महोत्सव चालू होता भंडाधऱ्याकडे. माहित होत का? हो. येतात ना? बापरे! भरपूर राहतात तिथे तर म्हणजे करोडोनी राहतात तिथे.
हो, मी एवढंच नाही कधी बघतलेत, मी एकाद दुसऱ्याचा बघतला म्हणजे इथ गावात येतं ना असं कधीतरी रात्रीचा दिसतो तो.
बरोबर, हा हा हा. हाका नाही, ते चुकपाट येत असतील. अरे भाऊ माझ अस स्वर्गच वाटतो, म्हणजे असं भगवंताची लीला कशी आहे व असं. असे चमकणारे तारे सगळे खाली उतरलेले आहेत असं वाटतं, आभाळावर हम्म. खूपच सुंदर वाटतं खरंचं, ते बघायला पाहिजे कारण
म्हणजे काय असतं नक्की ते? सगळी येतात वगैरे
हम्म.
सगळी म्हणजे एकत्र जमा होतात का बघण्यासाठी?
हे का अ एकत्र एकाच झाडावर येतात ते, ते स्पेशल त्यांचंच झाड म्हणजे त्याच झाडावर येतात. ते दुसऱ्या झाडावर येत नाही तेे.
हो का? म्हणजे झाड आहे एक तिथे ते बसतात आपण बघाय जायचं मग
काहीतरी अर्जुन म्हणून ते असं झाडे त्याच्यावरच बसतात ते आणि ते झाड जिथ जिथे राहिली तिथे तिथे खूप गर्दी करता ते तिथे दोन चार जर असे झाडं येऊन गेले तर मग परवणीत असते तिथे बघायची, मग तिथेच जास्त गर्दी करतात लोक. बघायचं आणि आपले लोक कसे येडे आहे ते तिथे काय डी. जे. लावतील मग असं म्हणजे त्यांना त्रास होतो मग त्या गोष्टींचा मग ते पळून जातात नंतर ममरून जातात म्हणजे ते जे जमी जमिनीसाठी ते खूप उपयुक्त बो ते कीटक तर पावसाच्या आधी ते भुसभूषित करतात म्हणे जमनी ला काहीतरी खाद्य देतात आणि नंतर मग पाऊस पडल्यानंतर ते बाहर येतो मग जमिनीनीला असं म्हणजे एक चमत्कारच हो चमत्कारच आहे आणि पंधराच दिवस राहतात ते
अच्छा मला एवढं नव्हतं माहिती.
अरे बापरे
आमच्याकडे नसतो ना सकाळी आणि काजवे इकडे नाही जास्त कधी एखादा एकाद दुसरा दिसला तर
हा हा हा.
तुमच्याकडे आहे म्हंटल्यावर मस्तच आहे.
खूपच सुंदर, कारण की मग ती जमीन नाही भुसभूषित करतात ते जमिनीसाठी भगवंत त्यांना पाठवतो. पावसाच्या आधी नंतर मग पाऊस पाठवून म्हणजे किती काळजी आहे आपली देवाला
हो.
निसर्गावर चाल करतोय माणुस
हो ते चालेल निसर्गावरच आहे सगळं
त्याच्यामुळे ना बघत राहायचं म्हणजे हे करत राहायचं अनालिस कुठे, काय काही नाही असं. जे बरोबर लक्षात येत, हा मग कसे हे फिरायला जातात, मग काहीतरी टाइमपाससाठी स्पीकर घेऊन जातील नाचतील वगैरे, मग त्यांना आवाज सहण होत, नाही किंवा उजळ, हा मग आपण माणूस कसा, बेभाान होन जातो, त्याला हे आनंद स्वर्ग सुखायचं काय घेणं त्याला, दुसराच आनंद वेगळा असतो, त्याचा त्याच्यामुळे तर आणि असे जे कीटक असतात ना, नाजूक असतात ते, त्यांना आवाज कीवा, प्रकाश असा नको आहे तो, त्यांच्या स्वयंप्रकाशित असतात ते,
हा ना ठीक आहे तुम्ही करता का आता कॉल?
हो हो,
हा करमा बोलीय हेच्या वर,